हॅलो
काय गो
का का हम् हम्
हम् हम ह
तू तर कधी विचारत बी नाही बाळ काय करतय विरो आता मी म्हंटल्यावर
मग आता बासात रात माझ्या
काही पण नाही आता घालणार आहे माल तर झोप येतये
त्याला अंघोळ घालून देईन झोपून घेई
हम्म
शांतते ते एक झोपवून जाते सकाळी
हम्म ह हम् हम् हम् रज कू हम्मम्म खूप ओरडतं त्याचा आजार
हम
अ हम बा बा म्हटलं तू
उद्या त्याचा डोस आहे ना
ह ना टेन्शनच आलंय तिचे पप्पा येणार आहे वाटत असं वाटतय तो म्हटला तिला उद्या येतो ह मी त्याला असं टेन्शन आलं असं हम्म कदाचित बर का तीन्शन आला असेल का त्याची तुलाक म्हणे दोन मांड्यांवर पायावर ह् हम् का ग हो. कुठ बल आहे ना तू ललू नको हाला आपल्यासारखं. करडल नाही का ग एवढ स्ट वाचले हो. हम्म लहान बाळी. त ते स्ट्रॉग आहे.
अंघोळ घलून नेत.
अ. हा आंघोळ घालूनच. मग नंतर घालताना येणार ना हम्म. ह. अच्छा आंघोळ घालूनच न्यावं लागेल तिला. मग किती दिवस आता तेच सांगतील आपल्या नाही का.
हम्म.
कुठं ग सारखं दवाखान्यातच का ग. त्यांना फोन करावा लागल ना आज. हम्म तेच मी म्हटल.
ह.
तू कशी ही कर. अगं ती अशी येड्यासारखी चिडचिड करतीय तर.
खोक तिला रडता पण येत नाही ग ती खोखत. तिचा जन्म झाला त्या दिवशी पण खूप. तू तिथेच होती ना माझ्या बरोबर ती वहिनी अशी का करते. का म रडते का ती खोकती का. त्याला रडता पण येत नाही. तिचा नेट. नाक वड बर का मला ते चपट दिसू राहिलं.
विद्यार्थ तुझा पाचवी सहावी पर्यंत नाक दिसत नव्हतं. नंतर दिसायला लागल.
हमं हं.
गरम तेल लावग.
बघू आता. गालत तर आहेच ते आणि ते गालच मोठे दिसते आहे ना त्या नाकापेक्षा. अ अ हम्.
अस का नाही.
काय करती. तोरी हशी चपटे नाकावर ठीक हम्. तिलाना मोकळं खेळायचं तडपेल नाही आवडत तिला. तुम अह. हा हम्म. फक्त त्याला काठ त्या्यायची पिवळीआता तर ते ब्लाऊज तर मला येणार सुद्धा नाही. हम्. ते ब्लाऊज येणार बी नाही मला असं काय? होओ. का नसत. काय कळत नाही मला. ती साडेवाला अस वाटते तीथं घालणारे ती. पीस. काळी तू बोलती त्या साडी बद्दल. नायतर काय. आता हि हाय ना सेम पॅटन.
कलर तिला लागत असेल तर ठीक हेना.
हा ब्लॅक ना. नाही विचारन जर न नसल लागत ना तर देऊन टाक ती खूप म माझं नाही घालणार कधीच घालणार नाही ती साडी. मला आवडतं बी नाही तिचे त्याचे काढणार अशा असलं मी घातली असलं. त्याच्यापेक्षा दुसया पॅटर्न मध्ये ब्लॅक घेणारयं संक्रांती नाही तर नको पण वेगळा ब्लॅक नको मार - - खूप साड्या झाल्या. खूप झाल्या. जानी घालणारत अशा मध्ये मावशी आल, ब्लाऊज बी आलं तर येऊन घेवून जाईल.
कोण येतय म्हणालय
काय नाई पण मग ठेऊ नको ना. मला जरा बोलायचं होतं ग महत्वाचं. आता काय आणि, आण ग पाणी. मम्मी मी तुला पाणी सांगितलं ना ग आणायला. हूं. ही डंपू बघ कशी बघती? हूं. तुला आवाज पण आहे कि तशी खूप चौशी होऊन गेली तिथ. गरमच होतय. पावसाचं वातावरण होतय. तुमच्याकडे आलं का पाऊस? मळ्यात पाऊस झाला सागर म्हणे. हूं. कधी? आज. हूं. मगाशी केला होताना फोन तवाच सांगत होता मला. कोण गेलं? कोण गेल होते तेना माहिती मळ्यात.
सांगजा
हूं. हां हां. कधी जातो काय माहिती ते दाखल्याच करायला इच्या?
हे इकड न ते तिथं.
हा. मी त्या दिशी घातली ति का नाही मी घात
हा काय?
नाही. हा वाटत.
डायरेक्ट यता हे सगळं
डायरक्ट मग घालायचंच नाही ना. म्याकडं तर घरी एवढ्या पडेल्या. मला ते येतील का? हा. पण मग ते अशा ऍडजस्टचे - - नवीनच गेलो होतं. मलाथोडी माहि - - एक दिवस राहतील ग. नवीनच गेल हो तर माझ्या खराब झाल्या होत्या.
ये तल
काय आहे असशालू पण आहे माझ्याकडे लुज बुलुज पण आहे माझ काही नाही न आता हचं पोट बर झालंय पेऊन आणि मेन म्हणजे तनी सूपेर केली आहे आता खाली एकर काढूनच घेते हे तर काढलं म्हणजे आंघोळीला मोकळं तू काय करती आज तुझा काय उपास हाय का हम्म खिचडी मला ती खिचडी खाऊ शी वाटते पण खाऊ नाही शकत दही खिचडी मी इकडे यायचे तुझ्याकडे यायचे तेव्हा ती खायले गं पाच कितव्या महिन्यात आलेते मी चौथ्या महिन्यात पाचव्या महिन्यात आले ते पाचव्या महिन्यात सातव्या महिन्यात किती वेळा तू करायची खायची आहे त्याने मला खूप आवडते माझ्या घरी पण मी कधी बी क करते माझ्या इथं आता आज काही केल होतं स्वयंपा हो का तर भेटतीच नाही बाई मार्केटमध्ये आज तुमच्या इथं गुरूवारचा बाजार आहे ना छान छान बाजार मिळतो जाऊन यायचं हम् पण लागल नाही का चालेल ठेवू का मग